हॅलो.
हॅलो.
हा येतोय आवाज?
हॅलो.
हॅलो, येतोय का आवाज?
हा येतोय.
हा- हा.
येतोय- येतोय हो.
आवरले. झाला का, लावून तुझं ते?
हॅलो.
हॅलो.
हा एक मिनिट, एक मिनिट हं.
ह्ह.
हॅलो. हॅलो.
हा, येतोय ना आवाज.
हो, मला येतोय आवाज तुझा. हॅलो. हॅलो.
काय चालंय? हॅलो, काय चा
हम्म काय नी, काय नी गं बसलीय.
गप बसली. गप बसणं पण खूप मोठं काम हे.
हो ना गप बसणं, खूप मोठं काम हे ना. अगं नेमका तुझा कॉ- कॉल कट तुला क तू तुझा कॉल यायचा, तर त्यांचाच आला अचानक आणि काही ती बाई कान डायरेक्ट कॉल करतात. फोन पण नाही करत अगोदर असं झालं आणि त्यांचा आला मला समजलंच नही नेमका कोणाचा कॉल हे असं. मग रिसिव्ह करून घेतला ना मी. असं झालं आणि काही- काही बाई पणा करतात माहितीय का?
हं- हं.
त्या म्हणतात. तु तुम्ही करा कॉल, मी रिसीव कर त्यां कायं करतां ॲपच ओपन करतं नाहीं आणि आपणं हां आपणं इकडं लावतोचं हे कॉल कॉल लागतं नाहीं नां ऍप ओपन नाहीं केले केलं तरं
हां आं
हां मंग त्यांना जरं म्हंटलं नां कॉल नाहीं लागतं हे त्यां म्हणतां मी लावूंन बघूं कां मंग त्यांचा लगेचं लागतो असं होतं ते
अच्छा म्हणजे आपलां वायां जातो तो
हां मंग आपलां कॉल वायां जातो नां माझां गेलां नां एक कॉल वायां मगांशी त्यां बाईने ते हं तुझ्यां अगोदर आलेला आंता तिने रिसिवचं नाहीं केलां ॲपच ओपन नाहीं केलं आणि तिचां लगेच लागलां
हं बरोबर आहे नाहीं असं नाहीं करायला पाहिजे नां आपणं एकमेकांना करतोय तरं मंग त्यां हिशोबाने आपल्यांला एकमेकांच मंदत पणं करणं गरजेचं आहे नां हे थोडी की स्वंतःचां चं विचारं करायचं
नाहीं आशी माझी पुष्कळं कॉल झाली की मी मी रिसिव केले आणि त्यांनी नां त्यां ॲपच ओपन करतं नाहीं मंग आपणं लावतं असल्यांवर असं होतं ते
अच्छा
हम्मं
मी माझे जे आंतापर्यंत भेटले नां म्हणजे मलां खूंप छांन सगळं असं म्हणतां येईन कि मलां नां सगळ्यां चांगल्या मैत्रिणीचं भेटल्यां कि त्यांनी स्वंतः पणं केलां आणि मलां पणं हां चलां आपणं एकमेकांना करूंन घेऊं असं एक केलेलं आहे जसं आंता तुझं पणं झालं म्हणजे प्रत्येक जणं आपल्यां यांच्या सारखे चं भेटले
हो नां अच्छा नाहीं नाहीं कांहीं कांहीं नां खूंप श्याहाण्यांना राहतांत
हं मंग ते कायं त्यांच आपणं म्हणूंन नाहीं शकतं कारणं की प्रत्येकाचं नेचर नाहींच आपणं बदलूं शकतं हं आपणं विचार करतो की चलां सगळ्यां एकमेकांना सहांय्य करतांय तो विचार करूंन कामं केलंय नां होतं पणं मी एवढं पाहिले जेव्हां आपणं सगळ्यांच म्हणजे जिथे जिथे आपल्यांला ठीक आहे, आंता भेटतांत आपल्यांला. असे कांहीं कि, ज्यां जे नसतांत विचार करणारे.
हां... तेचं नां.
पणं, आपणं तसं वागण्यांपेक्षा, आपणं जसे आपणं आहोतं, तसेच राहिलो नां. आपल्यांला त्यासं भेटतांत, पणं प्रॉपर रिझल्ट पणं तसेचं भेटतांत, की आपल्यांला चांगले चं लोकं भेटतं जातांत. एकां दुःखळ असतांत, की जे आपल्यांला अनुभव देण्यांकरतां यातलां चं पाहिजे. कांहींतरी शिकव वांयला यांला पाहिजेे. कांहीं लोकं पणं
हो, येतांत नां, अशी शिकवांयला पणं आयुष्यांत.
नाहीं, तरं आपणं शिकणांर कशी? सगळं चांगलंच म्हटलं, तरं आपल्यांला शिक कायं लां नाहीं भेटणांर.
हम्मं.... हो... नां. हां, मगं अजूंन तुलां कायं सांगू. मी स्किनचं ह ह हो ना, पई, माझं पण आसच झालं होतं, मला तर झोपच येत नव्हती तो पसारा बघून एवढा.
माझं तेच झालेलं आहे मला ना आणि सगळ्यांच चाललं की उद्या, पण ना, उद्या इथे एक येऊन उद्या ठेवू उद्या आवरू सगळं. उद्या सगळे राहियला येऊ असच, सर्व ठेवाय अस म्हट तर मला आच्यादिवस, ते सोडा आणि मला कोणीच येऊन विचारायचं नाही किती झालं काय झालं मी माझ्या, करून घेईन तुम्ही कोणीच यायचं नाहीसा, कारण की, हे लोक येण्याचा! काय राहतो. फक्त त्यांच्या गप्पांना हे करा.
हो बरोबर,
गप्पा मारत बसल ना आपण त्या गप्पाना रिल्पाय देतो.
हम्म....
तेवढं कसं काय होणार आहे का मग,
नाही ना कधी शक्य आहे का. मग, माझं पण तसच व्हायचं ना मजी पोर माझी घरी असलं माझं कामच नव्हतं होत. मग रात्री मी एक एक वाजेपर्यंत आवरलं मग, ते झोपले. त्यांना झोपून द्यायचं, आणि मग नंतर आवरायचं काम. सुचत पण नाही. ना ग काय कुठं ठेवायचं. काय कुठ ते हम्म,
तिला आपण आवरु ते पण नाही. आम्ही पण थांबू. आम्ही पण जाऊ.
हम्..... या
कधी जागनार ते आपण कस,
निवांत, हो ना, परत स काय स्कूल वगैरे.
हो, स्कूल आहे सगळ्याच गोष्टी येतात असतात ना मग,
हा....
त विली रा
म अजून काय सांगू? स्कीिनच काही सांगू का? अजून
चालेल ना, मला नवीन गोष्ट ऐकायला शिकायला. पण आवडतात. त्यात नवीन लिहितो नॉलेज तिथंच ना मला जे सिरमच जस सांगितलं.
ह ह.. सिरम बरोबर आहे ना हे पण वापरायचं फेसपॅक एखादं, ते आपल्या स्किनच्या हिशोबाने वापरायचं! स्किन कोणत्या टाईपची आहे त्या हिशोबाने वापरायचं.
माझी स्किन,
म्हणजे फेसपॅक कस आठ दिवस, सातून एकदा लावायचं फारतर सेन्सिटीव्ह हे ना मग तुम, अ सेनसिटिव स्किनसाठी अ, निम तुलसीचं येतं ते फेस पॅक एक,
हम्म, हम्म हम्, कारण की मी ना जर जास्त उन्हात आपण नाही उन्हात गेलो ना. म्हणजे थोडसं उन्हातचं काय गॅसच्या जवळ जरी आपण जास्त वेळ उभ राहिलो रेडनेस येतो. हो.
हा बरोबर ना हम्म. रेडनेस येतो स्कीनला. मग सेन्सिटिव्ह स्किन हो बरोबर. मग त्याच्यासाठी काहीच वापरायचं नाही जास्त फक्त हम्म. आठ दिवसातून एकदा दाळीचं पीठ पण चालत नाही सेन्सिटिव्ह स्की
नाही इव्हन ते म्हणतात ना तांदळाचं पीठ नाही तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ हे जर म्हटलं ना दाळिचं ते थोडंस चाल त मला पण मसूर आणि तांदळाचं जर मी लावलं ना तर माझ्या नाकाच्या दोन्ही साईडला ना असे ते व्हाईट हेडस ये तात. त्याच्यामध्ये ते पूर्ण तेे जसं काय ते दाणेच अडकून बसलेले असे वाटतात मला.
हो का? हम्म नाही त्याच्यासाठी फक्त हा हा. नीम तुळशीचंच चालतं सेन्सिटिव स्किनला बाकी काही चालत नाही जास्त.
ओके. मी ना हे वापरल म्हणजे मध्यंतरी ना आता घरात हा.
हा. नेंदूलस क घ्यायची पावडर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डाळिचं पीठ चालतं ना थोडंसं?
हा थोडसं चालतं.
हा मग थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यात ते मिक्स करून मग, त्याची पेस्ट करून लावायची चेहऱ्याला आणि शक्यतो आहे ना दुधामध्ये लावायची. फेसपॅक हम्म.
गुलाबजल?
हा म्हणजे असेल तर, नाही तर मग आपलं दुधात लावलं तर दूध तर राहतचं ना सगळ्यांच्या घरी.
ते तर आहेस हा. अ मी ना आजकाल ना थोडं ते कच्च दूध असतं ना? ते हा तो तर अस
हा हा भेटतं का कच्चं दुध? मी पण तेच सांगणार होते तुम्हाला कच्च दूध. कच्च दूधचं सांगणार होते पण म्हटले आहे की मिळतं की नाही आता ते? मिळत नाही ना रेग्युलर?
नाही नाही तसं तसं कच्च दूध नाही. त तसं भेटलं तर तसं तर लावतो, पण हे जे आपण दूध आणतो ना
हा अच्छा अच्छा बिना तापवलेल्या ओके ओके. अच्छा नाही त्याला त्याला नाही कच्च दूध बोलत कच्च दूध, हा हा. कच्चं दूध आहे ना जे आपण इ अ कच्चं दूध कशाला बोलता ते गाय जनते ना तेव्हा ते दूध त येतं दोन तीन दिवसाचं.
हा हा हा हा हा हा हा हा हा हो बरोबर वड्या होतात. त्याच्या हो.
हा ते दूध कच्चं दूध.
ओके.
हे कसंही वापरलं तरी चालतंय. याचं काही हे नाहीये.
हम्म हम्म हम्म.
असं. तेच म्हंटले तुम्हाला कच्च दूध कुथ कुठं भेटतं बॉ अछ?
नाही आम्ही तसं आमचे जे दूधवाले ना त्यांना सांगितलेलंय. तर त्यांच्याकडे जर असलं ना? हा तर ते अ करतात तसं. की आणून देण्याचं काम म्हंजे करतात ते. हं कि आ त्यांना माहिती आवडतात ना, आम्हाला वड्यान मी सांगितलेलंय.
हम्म हम्म. हा म ते चांगलंय ना म काय? हो खूप.
म्हणजे ते डायरेक्ट लावलं तरी चालेल ना तसं?.
हां डायरेक्ट लावलं तरी चालतं.
ओक्के, ते नव्हतं माहित मला. ते लावायचं नव्हतं माहित. मला हे फक्त हे जे आपलं न तापवलेलं दूध आहे ना. त्याचाच मी विचार करायचे.
नाही नाही कच्च दुधाचं त कि ती भारी. ह कच्चं दुधजच उलट भारी. थोडसं लागतं आणि ते काई खू खूप लागतं असंही काही नाही. एखाद्या चमचा पावडर घ्यायची. आणि त्याच्यात थोडंसं दूध मिक्स करून ती पेस्ट लावायची चेहऱ्याला.
ह ह. ह चालेल म हे तर करू शकतो. ते तर आरामात होईल आणि.
हं हम्म म. कधी पण भेटलं का, म्हणजे बायचान्स मिळालं तर. राहू द्यायचं थोडं साईड ला काढून.
ह नाही मिळतं. कारण की ना, असलं ना त ते आणतातच. त फक्त हेी आयडिया हे नव्हतं माहीत. आता हे पण होऊन जाईन.
हा ना तेच न. ठीके. झालंय दहा मिनटं आपल अकरा मिनिटं झाले.
झाले का? ओके ओके.
हो. करते का तू परत? हो, एक लावून घे म्हणजे मग
हो चालेल. ओके.
हो.